हा आवाज येतोय हा येतोय माझा येतोय. काय नाही काय झालंय आता श्रावन महिना जवळ आलाय तुला माहितच आहे की.
होय तरच म्हनलं तुझा मला फोन कसा अजून आला नाही.
आणि तुला माहितच आहे आमच्यात मग श्रावण महिन्यात
नॉनव्हेज खात नाही आणि तुला तर फार नॉनव्हेज आवडत. ते हे माहित आहे मला
तेच तर म्हंटलं मांसाहार वगैरे काय खात नाही तर मग तुम्हाला म्हटलं तर वेगवेगळ्या रेसिपि, शाकाहारी मांसाहारी येतच असतात म्हण जर अस मग तुला माहिती आहे बिर्याणी. वेज बिर्याणी असेल जी
म्हणजे तुला नॉनव्हेज साठी अल्टरनेटिव्ह पाहिजे काय म्हणजे, त्याच्यासाठी म्हणजे, काहीतरी त्याच्या बदलात ते पण तुला टेस्ट तशी हे अस आहे ना पण नॉनव्हेज नको हा मग मला तर माहिती आहे तू खुप अ म्हणजे हेल्थ कॉन्सिस आहेस. म्हणजे असं मग मी तूला त्या सोया सोया पुलाव खा खाप करतीस काय?
कारण सोयामध्ये का नाही सोया. चँक्स सा भेटतात बघ ते त्याच्यामध्ये फार प्रोटीन असतय. ते आता तू वर्कआऊट तेन करतीस त्यामुळं तुला चांगलंच माहित असणार हाय आणि मसाले फिसाले पण मसाले वगैरे आपण कमीच वापरायचं.
त्यामुळे तुझ रुटीन पण बिघडणार नाही.
चालतय चालतय तू सांग मला.
आणि तुला नॉन व्हेजची टेस्ट पण येईल बघ तू.
हा तेच सांग म्हंटलं मी नोटडाऊन करून ठेवते आणि जर म्हणजे काय आणि मला त्यात वाटलं तर मी तुला विचारते.
हा चालेल अ बरं मी सांगते बघ अ अ सोयापूलाव बग निवडण्यासाठी ना म बासमती राईस घे. किंवा तू तू म्हणजे घरात कोणता राईस आहे तो घे पण फक्त इंद्रायणी घेऊ नकोस कारण आपल्याला सोया पुलाव कसा सुट्टा सुट्टा पाहिजे. मग सुट्टा सुट्टा भात तो होईल तांदूळ असा तांदूळ घे चिकट असा नको घेऊस. हा सोया घ्यायचं सोयाला काय करायचं? एक गरम पाणी करायचं गरम पाणी आन त्या गरम सोयाचंक्स टाकायचे. ते आणि त्याच्यावर प्लेट झााकायची. लक्षात ठेव गॅस बंद करायचा. फक्त गरम पाण्यात ते सोयाचंक्स टाकायचे.
हा हा हा हा समज म्हणजे पहिला पाणी गरम करून घ्यायचं गॅस बंद करायचं आणि मग त्यानंतर ते त्यातच टाकायच.
हां सोयाबीन टाकायचे आणि एक पाच दहा मिनिटं झाकून ठेवायचंत. तसंच
बरं
मग आता इकड काय करूया आपण म्हणजे ही पटकन होतीया हा रेसिपी आणि खायला पण एकदम चांगलं लागतंय. अ काय करायचं? उभा उभा कांदा काप आणि टमॅटो आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट करायचं. पुुदीना थोडा घालू शक् तीस तू म्हणजे तुला आवडत असेल तर आणि ते म् ह्याची बिर्याणी पण होत्या पण मी तुला पुलाव सांगते आणि हं आणि थोडस हे कर हम् दही पण घ्यायचं आता काय करायचं तेल आता कश्यात कुकरमध्ये बनवणार आहेस. का पातेल्यात बनवणार आहेस?
अ काय नाही म्हणजे अ् कशात पटकन होईल ते सांग मला म्हणजे मी
कुकरमध्ये पण काय? तू तीन चार शिट्ट्या दिलीस तरी बनणार आहे आणि पातेल्यात पण बनणार आहे पण मला वाटतंय की तू पातेल्यात बनव. कारण ते हळूहळू शिजलेलं असतंय ना त्याचा फ्लेवर फार छान येतोय अगं
ठीक आहे म्
हा पातल्यातच बनव. मग काय कर? थोडसं तूप टाक तूप टाकायचं असलं तर पूर्णच तूप टाकू शकतेस. एक चमचाभर किंवा तेल टाक तेल एक अर्धा चमचा किंवा तूप एक अर्धा चमचा असं आपण करू शक् तो म्हणजे जस तुला आवडेल तसं आता एक एक वेळेस कोण ते कोण खात नाही
होय बरोबर हाय
आपापल्या आवडीनुसार मग तुप टाकलिनास टाकलिस ना थो मीडियम तेल गरम करायचं फार पण गॅस मोठा करायचा नाही आणि फार पण कमी करायचा नाही मीडियम गॅसवर तेल थोडसं गरम करायचं त्यामध्ये जरा जिर टाकायचं जिरं लालसर झालं की सगळे मसाले टाकायचंु म्हंजे खडे मसाले तुला मी बिर्याणीमध्ये एकदा सांगितलं होतं बग
होय होय हां काय? काय? ते छोटी वेलची बडी वेलची काय काय?
वेलची चक्री फूल हेचे हे सगळे मसाले टाकायचे सगळं चांगलं भाजू परतून घ्यायचं मंद गॅसवर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आ् कांदा टाकायचा ते पण उभा उभा कापायचा कांदा
बरं
थोडस मीठ टाकायचं मग त्यानंतर न पूर्ण भाजून घ्यायच चांगला मग त्याच्यात टॅमॅटो टाकायचा आणि लक्षात ठेव. टॅमॅटो उभा उभा चीरायचा आणि त्याच्यावर मीठ टाकायचं म्हणजे तो शिजला लवकर जातोय. म्हणजे भाजला लवकर जातोय कच्चा राहणार नाही हा मग चांगलं परतून घेतलीस ना गॅस बारीक हं
कि ते तोंडात जर गेले तर ते कस तरी लाग
हा बरोबर नाय आणि तु मला तर टॉमॅटो त्यामुळे मी घालते कम झालं पूर्ण वितळवते ते सगळ आता पूर्ण मॅशच करून टाकते नसेल तर तू त्याची म तुला पण आवडत नसेल तर तू असं पण करू शकतेस किंवा त्याची पेस्ट पण करू शकतेस.
हा मला पण नाही जास्त आवडत टॉमॅटो मी ते कअ म्हणजे ब क ट्राय करून
नाही मला वाटतय तू पूर्ण तेलात पूर्ण भाज जला जातोय चांगला तस कर
हा मग आल्ल, लसून, मिरची, कोथिंबीर पेस्ट बनवलेली आपण ती पेस्ट बारीक गॅस वर चांगली भाज जायची त्यानंतर न पुलाव मसाला टाकायचा पुलाव मसाला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा हे सगळं भाजायचं तेलातच आणि ग बारीक गॅस वर त्यानंतर ना थोडीशी दही टाकायचे
हा
मसाला पूर्ण होतय ग्रेवी सारखं होतय मसाला झाला ना तर दही बी झाली की मग ते सोया भिजवलेले ना आपण ते गरम पाण्यात ते पूर्ण पिळून घ्याय चे गार पाण्यात म्हणजे काढून घ्यायचे त्याच्यात थोडंसं गार पाणी घालाय आणि पूर्ण त्याला पिळून घ्यायचं. त्याच्यातलं सगळं पाणी काढायचं.
बर
आणि ते पूर्ण पिळून काढलीस ना मग ते सोया त्या आपल्या ग्रेवी मध्ये टाकायचं आणि चांगलं एक दोन तीन मिनिटं फ्राय करायच गरम करायचं फ्राय करायचं त्याला चांगलं गॅसवर त्या हे प्लेट झाकायची गॅसवर एक दोन तीन मिनटं वाफ येऊ द्यायची त्याला म्हणजे चांगलं त्यात मस साला सगळ्या त्या सोयामध्ये उतरेल सगळा सगळा अर्क त्याचा असं करायचं अनं तुला जर पेस्ट मिरची पेस्ट टाकायची नसेल तर तू अख्ख्या मिरच्या टाकू शकतीस. हा तू म्हणजे तुझ्या आवडीनुसार कर आणि थोडस मीठ टाकायचं त्याच्यात म्हणजे मसाला पण कच्चा आहे ना सगळा आता थोडसं मीठ जरा मीठ टाकायच लई टाकायच नाही कारण आपण भाजताना पण मिटाचा वापर केलाय.
ह बरोबर ब हा म्हणजे आवश्यकतेनुसार टाकायचं.
हा आवश्यकतेनुसार टाकायचं बरोबर बोललीस. मग त्याच्यात आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप सांगते तुला गरमच पाणी वापरायचं भातात गरमच कारण थंड पाणी वापरलं ना तुला सांगते बघ. आता कोणत्या पण ग्रेव हे करताना म्हणजे मसाल्याची आपण एक तर्री कट म्हणतो ना ते करायला अ गरम पाणीच का वापरतात. कारण त्यांना तरी कट येतोय आता आपण इतके मसाले टाकलेत ना सगळे म्हणून आपण गरम पाणी टाकायच त्यात म्हणजे एक प्रकारचे ग्रे म्हणजे मस्त शिजला पण भात लवकर जातोय दोन आपले फायदे होतात भात शिजला लवकर जातोय आणि एक प्रकारचा कलर एक भारी येतोय त्याला सगळ्या मसाल्यांचा चा मग गरम पाणी घातलीस ना. मग तुला मिठ टाकलेलीच आहेस. त्यामुळे मिठाच काय परत टाकता येत नाही मग वरून जरा कोथिंबीर टाकायचं तुला पुदिना हवा असेल तर पुदिना वापरू शकतेस, आणि मग एक उकळी आली ना म्हणजे जरा गरम झालं की राईस टाकायचा सगळा आणि तुला मी सांगितलंय राईस अर्धा तास भिजत घालायचा.
हा होय
करून एक दोन तीन वेळा वॉश करायच, आणि एकदम हलक्या हातने वॉश करायचा कारण तो मोठा तांदूळ तुटण्याची शक्यता असत्या त्यामुळ आपण नाजूकपणे हाताळायचं.
बरं
बरोबर हाय आणि मग पूर्ण त्यात सगळा राईस घाल. पाणी टाकायचं ह्याच्यात म्हणजे पाणी ओतून टाकायचं. अर्धा तास भिजल्यामुळे काय होतंय लांबडा लांबडा होतोय, तो म्हणजे आणि शिजला जातोय व्यवस्थित आणि लगेच शिजतोय अगं काही टाइम घेत नाही काय नाही. असं तू बघ ना परत एकदा कधीतरी असं करताना बघायचं की भात घातल्यानंतर ना आपण शिजायला थोडासा वेळ लागतोय तोच जर तांदूळ आपण भिजत घालून शिजवला म्हणजे ह्याचं सांगतय, मसाले भात किंवा बिर्याणी काही करताना तर तो लगेच पटकन शिजला जातोय.
होय होय म्हणजे तो गीच्च वगेरे असं होणार नाही ना
नाही नाही नाही नाही एकदम फळफळीत होणार कारण आपण पाणी तसं आणि ते तांदळाच गुणधर्मच तसं असत्यात नाई म्हणजे आता बघ की इंद्रायनी हा एकदम खिचडी भात सारखा तो खान्या सारखा त्यामध्ये चं असं तो चिकटच होणार तू दिलीस बासमती राईस घेतलीस तो मोकळाच होणार. हे त्यांच त्यांच गुंणधर्म पण आहीत त्यामुळं तो तांदूळ तसा निवडायचा तांदळावर डिपेंड की तुझा भात कसा होणार
बरं बरं म्हणजे पहिला काय ती घ्यायची? किती आपला तांदूळ कसा आहे?
हा एक नंबर आता बोललीस बरोबर मग त्यानंतर न राईस टाकलं न त्यातं मग ते एक ग झाकायचं आणि एक ऊकळी येईस्तोवर गॅस मोठा करायचा. त्यानंतर न पाच मिनिटं झालं नाई ऊकळी आली तुला सांगते एक ऊकळी आले की पूर्ण गॅस बारीक करायचा आणि पूर्ण गॅस बारीक वरच शिजवायचा. आणि तांदळात पाणी किती घालायचं तुला सांगते? जेवढं तांदूळ आहे कणी त्याच्यातलं एक इंच वरच येईल तांदूळ बुडून एवढं पाणी घालायचं.
बरं
फक्त अंदाजे वापर एक इंच बुडून ते तांदूळ बुडलं इतकच पाणी घालायचं पाणी जास्त वापरायचं नाही नाहीतर भात खराब होण्याची जे ची शक्यता असतीया म्हणजे म्हणजे गिच असं एकदम बा हे खिचडी टाईप होण्याची शक्यता असतीया
हा हा समजली समजली
हा असं कर आणि शिजल्यानंतर न तू हे तू रायत्या बरोबर पण खाऊ शकतिस
हा म्हणजे ते अ दही आणि कांदा वगैरे असं ते करू
हा हा त्याच्याबरोबर खाऊ शकतिस म्हणजे जशी तुझी इच्छा चाॅईस आहे त्याच्यां बरोबर
हा तेच ना ते मला गरज होती आणि तुला माहितीय मी नॉनव्हेज बिलकूल खातं नाही
हा ही अल्टरनेटिव खूप छान आहे बघ तू ट्राय कर कर आणि मला कॉल कर बघ तू आणि नाही तू म्हणलीस ना की नॉन व्हेज विसरून जाशील इतकं छान होतय ते नॉन व्हेज बिर्याणी विसरशील तू
आणि तुला मी सांगेन आणि फोटो पण पाठवेन बघं कसं केलं होतं ते मी
हो आणि कधी भेटलीच ना तर घेऊन ये खायलाचं
होय होय घेऊन येते चल सांगितलीस त्याबद्द्ल हा ठेऊ का?
हा ठेव बाय
बाय बाय